बोल ना.
हा मग अशी जरा गडबडीत राहिलं बुला म्हणजे म्हटल्यानंतर सांगूय वारीचा विषय नाही
हा हा बोल हो हो हो.
तर, हम्म तर ह्यानी एक म्हणजे एक व्हिडिओ बघितला ग
हम्म.
वारी चाललेली असत इतकी सगळे माणसं आणि त्याला ते जमत नसते निघायला. कामात नाही तिचा जीव तर अगदी तळमळ तळमळ करत असतोयी जायचंण म्हातार ग्रहस्थ अगदी अगदी तुमच्यासारख्या तर, शेवटी कस तरी त्याला ते मिळत जायला.? तोपर्यंत वारीे गेलेली असती पुढं, मग मागण्याच पळत पळत पळत एकटा एक जायचं ते पकडायचं वारीला नेमकी रस्त्यात. चौकाच्या तिथे तिची चप्पल फाटते आता वारी जवळ आली म्हणल्यावर. आता काय आता काय करायचं करतो बघतो तर, म्हणजे त्याचं लक्षच नसत तर, चप्पल असं ते बारका एक खोकं करून एक माणुस बसलेला असतोय चांभार ग शिवायला
हम् हम हम हम.
तर ते माऊली म्हणून हाक मारतो.
हम्म.
ह आणि हाताने इकडे या म्हणत असं मध्यावर अस रस्त्याच्या त्याला वाटला बर झालं मला साप पडलं खेळ माझ्या चप्पलीला खीळा मारून देऊन चप्पल काढून देतो? तर ती इतकी चप्पल उदसलेली असती ना? की त्याला शक्यच नसतं ते खिळा मारणं त्या चाबाराला वाईट वाटतं फार
हम्म हम्म.
तर म्हणजे तिन्हीच्या तिन्ही बंद अशे निघालेले? तळवा खालणं निसटलेला असं दाखलय मस्त दाखवलय? आणि मग तो काय करतो स्वतः जवळचं चप्पल आहे ना तो हातात देतो आणि म्हणतो हे घालून या घाला वारी करा तर म्हटला नको माझं माझं द्या मला नको तुमचं. आओ न्या जावा पर येताना परत द्या मला माझं माझं. तुमचं घेऊन जाव तवर मी तुमच तयार करून ठेवतो एवढ्या लवकर ते तयार होणार नाही त्याला त्या टवायला पाहिजे खिळे मारयला पाहिजे दोन तीन ठिकाणी मी ह्याला पण वारी जायची पुढ जायची घाई असते ना मग चप्प चप्पल घालत्यात ते जात्यात. व वयस्कर ग्रस्त असत्यात, आणि ते इतका आनंद होतो वारी सापडल्यावर. मग वारीत काय? रोजचं ते पूजा, आरती, भजन फुगडी खेळायचं, जेवायचं, वारी बरोबर जायचं, पुढं जायचं. कुठं असेल तिथं हे करायचं ह आडव व्हायचं रस्त्यावर, गवतात. आणि जायचं वारीवर पुढं, खुश अगदी वारी बरोबर
हा हा हा हा हा हा.
एकदा असं जेवतय एका एक दिवस असं जेवत खातेत, आणि डूलका काढायचा म्हणून हिरवळीवर आपली पडतं. कोणतर, कोणतर झोपल्यालं असत ते जरा वारी पुढं जाते, मग परत वारीला मागणं जाऊन गाठायचं. असं असतय ना.
हम्म हम हम् हम.
आणि बरीच वारी पुढं गेली, लक्षात अआल्यावर गडबडीनं उठत्यात आणि पळत जात्यात. चप्पल तिथंच राहत झोपलेल्या ठिकाणी. आणि जातात की लक्ष नाही त्याच्या चपलीकडं. वारीत जातेत, परत वारीत मिसळतेत. पुढं जातेत. अ त्यांच्याबरोबर खेळते हे करते. सगळं रिंगण करते. काय करते? गोल फेऱ्या, फुगडी, सगळं होत. काही नाही, नाही नाही. का भान नाही. आणि आपण चप्पल विसरलं हे लक्षात नाही. सगळं जाऊन वारी जरा आणि पुढे जात बरीच लांब. आणि कशावरन तरी त्यांच्या ल क्षात येत. पायातली चप्पर बघितल्यावर, त्यांना धस होतय दुसऱ्याचं चप्पल. आता मी कुठे विसरलो. हित बघ, तित बघ त्या माणसाला विचार, ह्या माणसाला वारीतल्या विचार. ह्यो झोपला होता माझ्या बरोबर, त्याला विचार, त्याला विचा, र बायकान बघितले का? बायक लोकांना विचार, माणसांना विचार. वारी तर पुुढं कुठे आहे का ह्यांच्या चपलीला? इतकं घामाघूम होत, त्यांना मी आता देऊ काय चपला परत? मी त्यांच्या चप्पला देऊ काय परत कसं? जीव इतका कासावीस कासावीस होतो, थकून जात्यात. फार हुडकून, हुडकून, हुडकून, हुडकून थकून असं ट्रकला टेकते अन ते ट्रक अशी फळी सोडलेली असतीन, त्याला ते दांड असतो की.
हम् हम्.
तिथं लक्ष जात तर, तिथं त्यांची चप्पल लटकवलेली असते.
अल्गो
आणि आत एक बार अ आता एक पोरग वाकून अ नमस्कार करतं. अं बारक, आठ दहा वर्षाच पोरग नमस्कार माऊली म्हणून नमस्कार करते. चपला देतो तो. घालते तर पळत सुटतात. वारी गाठायला किती आनंद? चप्पल मिळाली, चप्पल मिळाली. चप्पल मिळाली, जाते सगळीकड फिरते, परत देवाचं दर्शन आणि ते चपला असं पुढं काढून ठेवते, कळस कळसा येतो. कळस येतो. चप्पल पुढं काढून ठेवतेत, अन बरोबर त्यांचं डोकं त्या चपलीवरच. त्या
हम्म.
कळस बघून माऊली आज तुझं दर्शन झालं.
हम्म.
आणि निघाले की परत सगळे जण.
हम्म.
परत ते अ कोण कशानं, कोण कशान, कोण कुणाबरोबर, कोण कुणाबरोबर. कुणाबरोबर जाऊन जाऊन त्या शेवटी चांबाराच्या तिथ चौकात येतेत. आणि आल्याबरोबर पायातले चप्पला काढून म्हणतेत हे बघा तुमच्यामुळ माझी वारी झाली आणि हे चपला. चपला हातात घेतेत अ तो माणूस उठतो आणि उठल्यानंतर त्याला एक पाय नसतो त्या चांभार एका पायावर उभा राहून काठी घेऊन बाहेर येतो तो आणि त्या चपला हातात घेतो न डोक्याला टेकवतो. मला नाही तर ह्या चप्पलांना वारी झाली ती.
वारी झाली.
हा.
बाई ग.
आणि चप्पल खाली ठेव तो आणि त्या ग्रहस्थाच्या डोक्यावर, पायावर डोकं ठेवून साष्टांग नमस्कार करतो की मला आज पांडुरंग भेटला.
चलत नाही.
इतकं सुंदर चित्रीकरण वारी चण हे चण त्याच काय विचारू नकोस.
हा हा.
इतका हो ह्याच्यावरय तो जा पाठवायला येत नाही हो काय म्हणत्यात?
स्टेटस वरय का?
नाही ग ते
युट्यूब वर.
नाही युट्युबरच पाठवता येतो ना. कशावर तर दुसऱ्यावर की हाय तुम्ही काय फेसबुक का काय बघताय त्याच्यावरय.
फेसबुक वर इन्स्टावर.
काहीही फेसबुक वर असल?
फेसबुक वर पण येतय शेअर करता. हा असेल बघ ना पाठवता येत असल तर माझे डोळे भरून आले.
हो. आणी ते चप्पल घेऊन जावा म्हणतो घालायला.
हम्म.
नाही नमस्कार करतो ती चप्पल तर त्या चपलीचा पण नमस्कार करतो न त्या ग्रहस्थाच्या पण नमस्कार करतो. तिथंच सपवलाय ते नी वि अतिशय सुंदर चित्रीकरण केले काय नयस ते- काय म्हणजे इतका वेळ- ते अर्धा तास भाहुजागृती होत होते पाय मनात पूर्ण- हम्म....
हम्म म्... नाही आणी ही एक साधारण पिढी पण अशीच होती की त्यांना कसं लोकांचं घेत- म्हटलं की त्यांना देईपर्यंत-
हम्म नाही अजूनही आहे तस- ज्यांच्या ती सत्यता आहे ह्यांच्यात हे- ते मोडले असं नाही म्हणता येणार अजूनही आहे. पण बघायला मिळत नाही ती गोष्ट हं-
हम्म....
फार सुंदर, फार सुंदर म्हटलं घर बसल्या विठ्ठलाचं दर्शन झालं ते बघितलं तरी- कारण ही अवस्था आहे ना ह्यासाठीच उपवास असतो. या मनाच्या अवस्थेला अं- मग यावेळेला साधारण सत्तर टक्के- पर्यंत मनाच्या स्थितीची पातळी म्हणजे फक्त देव आठवतोय आता आपल्याला- किंवा फक्त पांडुरंग दिसतोय आता बाकीचा कुठला विचार नाही- म्हणजे सत्तर टक्के, ऐंशी टक्के- पूर्ण देवाची मनाची स्थिती असती अशा स्थितीत म्हणजे- सत्तर टक्के पातळी मग तो माणूस त्या स्थितीलाच असतो अशी पातळी वाढत जाते- हम्म खूप सुंदर अगदी म्हणजे-
ध्यान नाही काही नाही विचारत गेलं गेलं गेलं- गेलं कसं हम्म-
आणि अं ते कळस बघितल्यानंतर जीव भाराहून जातो ह्याच्यात- चप्पल मुळ मला तुमचा कळस दिसला आणि त्या चप्पलवर डोकं ठेवते ते-
हम्म....
कळस बघुन-
हम्म हम्म हम्म हम्म.....
ह
आमच्या पण एक सर- सरांनची आई ये ना त्या पण दररोज ह्याला जायच्या- पंढरपूरच्या वारीला- आणि पंढरपूरच्या वारीला गेलं कि चांगली तब्येत असायची. आणि एक वर्षी त्यांना ती वारी झाली नाही तर- त्या आजारीच पडल्या मग त्या म्हणायच्या ते त्यामुळे त्या घरीच थांबायच्या नाहीत त्या म्हणायच्या- त्या वारीला गेल की मला बरं वाटत-
ते सुईच्या सासूबाई गेल्या तर तुला किती रडू यायचं तेथ ते बघून वारी
हो...
सारखी रडायची.
आपले हो आपले तात्या पण म करायचे ना तसे. किति ते बघितलं की डोळे भरून येते ते वारकरी जर नाचायला वगैरे लागले कि.
हम्म
आठवन येते त्यांची नाही तो हेच वेगं भावनिक. ती आणि ते सगळं वेगळंच. वेड वेडच म्हणू शकतो आपण त्या गोष्टीच.
ठेवावा. इतक्या जवळ जाता याव त्याच्या. त्याच्या गुणगानात हे करावं. आणखीन काय पाहिजे असतं आयुष्यात?
काय बरोबबकी.
नुसतं संसार संसार संसार काय उपयोगाच? मगाशी ते फो फोन आल्यानंतर- तो व्हिडिओ बघितला ना तुझा? फोन आला ना मला त्यामुळे माझा आवाज रुध्द झाला होता. तुला वाट - -ल. बरं नाही का काय? ते इतकं सुंदर कि काय विचारलं. ह्यांना असलं तर पाठवायला सांगते आणी.
हो. हो पाठवायला सांग. नाही खरंच बहिणी किती वर्षां- पासून चालत आलंय. आणि ही संख्या वाढतच आहे. कमी तर काही होत -
अं हं कमी नाही.
कमी नाही. बघकी माणूस म्हणते एक, काय म्हणते एकदा करा. दोनदा करा.
सायकली वाल्यांच रिंगण असतय आता हल्ली. सायकली सगळ्या- येतात ना? ती सायकलीवाले सगळे रिंगण करतात.
हां. हां. हां. हम्म. त्यांचं रिंगण ना? हम्म. हम्म. हम्म. अं आणि ते खूप छान गोल बसून ते खूप भजन छान करत्यात बघ. एका मागे एक एकामागे एक बसून. आणि त्याच्या भोवती ना ते घोडा किंवा कायतरी फिरतय. हम्म. ते ठराविक तीन ठिकाणी काहीतरी असतय ना? तीन चार ठिकाणी अस-
हो. त्या रिंगणाला जात्यात माणस- त बघायला लांबच्या लांब. गर्दीच्या गर्दी असते बाई.
हम्म. लोक तरी कमी होतील बघ. आज झालं की एकदा घरी गेले कि- त्यांना पुढच्या वारीचे परत वेध.
हम्म.
अं. चालतय चालतय. ठेऊ का? नंतर करते जरा फोन. ओके बाय.